हॅलो
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
काय करायलो?
काय नाय बसले, तुम्ही
मी पण चहा पाणी झालं का?
हो झालं तुमचं?
हो आमचं पण.
हम् हम् काय मग काय बनलं स्पेशल आज?
स्पेशल टमॅटोची आमटी बनवल्या तुम्ही?
हा आम्ही आज मटण केलय.
होय तुम्ही न्यू आहेत का यात
हो न्यू आहे.
हम् हम् मग याची माहिती तेन पाहिजे असेल की तुम्हाला?
हो माहिती वगैरे पाहिजे मी नवीनच मला अजून काही माहित नाही यातलं.
हा हा
हम्म
अ यात पहिले कॉलिंगचे टास्क येत्यात
हम् हम्
मंग तुम्ही असं नंबर जॉईन करायचा कुणाचा पण ग्रुपवर न घ्यायचा फोन लावायचा त्यांना
हम्म हम् हम्
तुम्ही त्यांना पाच वेळेस लावायचा एका व्यक्तीला त्यांनी तुम्हाला पाच वेळेस लावतील. म्हणजे पाच जणींना पाच पाच वेळेस लावायचे असे
एकाच दिवशी म्हणजे एकाच दिवशी पाच पाच जणीला लावायचं का?
नाही नाही ते त्यांना जर अव्हेलेबल असतील ते तुम्हाला बोलायला तर लावू शकता जर त्यांना काही काम असेल तर तुम्ही करू शकता दोन तीन दिवसात पण
अच्छा अच्छा असं आहे का म्हणजे कधी पण लावलं म्हणजे पाच पाच वेळा लावायचं
हा एका समजा आता तुम्ही मला लावलाय ना मला पाच वेळेसच येणार तुमचा फोन सहावा वेळेस नाही येणार
अच्छा
आणि हा फोन सुरु कमीत कमी दहा मिनिट सुरू पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही ठेवू शकता जर अधून मधून जर ठेवला तर ते तिकड कॉनटॅक्ट मध्ये दाखवत नाही दहा मिनिट आता आपण बोलतोय अस आओ बोलण्यामध्ये तुम्ही जर साईटला फोन ठेवला केला तरी पण ते नमकाउंट होत होत नाहीत मग असं करारायचं नाही की तुम्ही फोन लावलात त्यांनी दुसरीकडे जाऊन बसायचं त्यांना बोलायचं नाही असं नाही करायचं ह्या नंतर पुढं जर असं सुरू होईल ना तस तस वेगळे टास्क येत राहतील तुम्ही हे आता तीस कॉल येतील तीस कॉल पूर्ण करायचे हे झाल्यानंतर मग आणखीन येतील तुम्हाला
हा हा हा हा अच्छा
म्हणजे आता तुम्ही जसं मला बोलताय माझी ओळख त्यास सगळ्यांना वी चारायचं त्यांना बोलायचं त्यांच्या इकडचं वातावरण तेन विचारायचं
अच्छा मग तुमचा इथं पाऊस आहे का? अच्छा अच्छा
ते तुमच्या इकड
हम् आमचं इथं पण आहे. आज पण आलाय. ह.
हम्म, कालपण सुरुवात झाल्या पावसाची.
अच्छा अच्छा, बाकी सगळ ठीक आहे. पाणी साचत का तुमच्या इथं?
होय सासंय की,
हम्म, हम् हम् अच्छा. बाकी समद ठीक आहे ना?
हो हो. तुमचं?
हो. झाला का स्वयंपाक वगैरे,?
हा झाला की. तुमचं बाळ तेन?
हो. माझं बाळ पण आहे. ठीक आहे.
हम्म हम्म,
बाकी?
हॅलो,
हॅलो. हम्म. आता झाले का लगिन? हो. अच्छ अच्छा, हॅलो, बोला बाकी? मला टमॅटोची रेसिपी सांगा ना जरा?
कशाची?
आज काय तुम्ही भाजी केले त्याचीे?
हम हम. टोमॅटो त्यात लसूण, नंतर थोडीशी कोथिंबीर, आणि तीथ तिखट म्हणजे काळवालं तिखट टाकतात का. तिथे काळ नाही टाकायचा. बुक्का टाकायचा.
अच्छा अच्छा पिवळ तिखट. अच्छा टमाटे बारीक चिरून घेतलेत का
हा हा बारीक बारीकच.
अच्छा बारीक का.
हा म्हणजे पेस्ट नाही करायची त्याची फक्त बारीकच चिरायची. हा आणि जास्त तेलात नाही तळू द्यायचे.
हम् हम् हम् हम् नॉर्मल का अच्छा अच्छा, कांदा टाकतात का?
नाही नाही. कांदा नाही टाकायचा.
अच्छा अच्छा मग. बाकी सगळे बरे आहेत.
हो हो.
अच्छा, हॅलो. हम्म. बोला आणखी काय?
मग असं तुम्ही काय करता घरी? हॅलो
आज काही नाही आता तर निवांत झाले आता बसले
हम्म हम्
स्वयपाक वगैरे झाला भाजी भाकरी हे ते केलं भात केला आता स्वयंपाक झालाय
हॅलो
हॅलो हां
आवाज येतोय का
हा हा मधी मधी ब्रेक होतोय आवाज
हा हा ते माझे टास्क पूर्ण झाल्यामुळे तसं होत असल
अच्छा अच्छा असंय का हम् हम्म मग हे टास्क पूर्ण किती दिवस लागतेन ह्याला पूर्ण व्हायला
तुम्ही कमीत कमी एका दिवसात हे करू शकताय जर पुढचा पर्सन अवैलेबल असेल तर
अच्छा अच्छा म्हणजे एका दिवसात जरी पा म्हणजे पाच वेळा तिला लावलं तर म्हणजे लवकर होईल की
हा
अच्छा अच्छा म अस म्हणलं तर महिन्याभर जातील ह्याला
नाही कि तेवढा वेळ नाही जाात ज समोरच्या व्यक्तीच आत्ता समजा तीस जणांना नाही करायचा
हम्म हम्म
पाच जणांनाच
पाच पाचच जणांना अच्छा अ. च्छा मला वाटलं तीस जणांना पाच पाच वेळा करायचं मला असं वाटलं
नाही नाही आता तुम्ही मला केलात ना मग मला आणखीन चार वेळेस तुमचा फोन लागू शकतोय
अच्छा अच्छा
त्याच्या पुढं सहाव्या वेळेस मला नाही लागत तेव्हा तुम्हाला दुसऱ्या एका व्यक्तीला प्
अच्छा म्हणजे पाचच जणांना तसं करायचं
हा नंतर मग असं केल्यानंतर होतय तुमचं
अच्छा अच्छा
हा कधी तुम्ही पण कराय च त्यांना पण करू द्यायचा फोन असं करायचं
अच्छा अच्छा मग हे पेमेंट नक्की येतय का
हो हो नक्की येतय आधी एवढा टास्क पूर्ण झाला ना मग नंतर तुम्हाला जेव्हा दुसरा टास्क येईल तेव्हा मग पेमेंटचे डॉक्युमेंट ते नासत्यात तर म्हणजे
म्हणजे असं फसवणूक वगैरे तर नाही की असं
नाही तसं आता मी पण केलेलंत की माझं पण झालंय जास्त नाही फसवणूक तर नाहीऐत
अच्छा अच्छा
हम्म
बाकी?
काय नाई निवांतच ए. हा... माझं रेकॉर्डिंगचं बी झालंय... ट्रान्स्क्रिप्शनचं पण झालेलं हे.
ह्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे... वे... वेग... वेगवेगळं येतंय का ह्याच्यात?
हो. आता मला नवीन एक मैथलीच... नाई नाई.. आपल्या मराठी भाषेचं ए
म्हणजे जास्त शिक्षण तर... लागत नाही की याला?
नाई नाई आता हाऊस वाईफ पण... करू शकत्यात.
अच्छा अच्छा.
हा.
हाऊस वाईफ का?
हा.
अच्छा.
म्हणजे असं कोणी पण आहेत... मेल्स पण आहेत... फिमेल्स पण आहेत.
अच्छा अच्छा... म्हणजे त्यांना पण फोन लावू शकतो का?
हा लावू शकता... जर तुम्हाला जर वाटलं... तुम्ही लावू शकता.. तर लावायचं की.
हू हू हू.
तुम्हाला काय प्रॉब्लेम नसला तर लावायचा.
आणि त्याच्यावरती काय प्रॉब्लेम असल तर... आपण टाकायचं असतं का?
हा मग आपला जो ग्रुप असतोय ना... त्यांना टाकायचा.
म्हणजे असं खाली लिहून पाठवायचं का मला म्हण म्हणजे मला... हा प्रॉब्लेम होता असं लिहून पाठवायचा.. का नुसतं फोटो पाठवायचा?
अं... जर आता तुम्हाला जर... आतमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग ही करू शकता... किंवा असा... साधा पण मेसेज करू शकताय.
अच्छा अच्छा... म्हणजे असं दुसरं... करायचं नाही का... मेसेज?
हा... नाही नाही.
म्हणजे त्या ग्रुपने कसं... सर. सर पण ए... मॅडम पण ए... त्यांना नंतर काही पण... मेसेज टाकल्यावर प्रॉब्लेम होत्यात की. कोणी काही पण टाकत बसते... एकच प्रश्न.. दहा दहा वेळेस विचारतेत... तसं नाही करायचं.
हं हं... मग ते आपले प्रॉब्लेम... सॉल्व कशे काय होतात मग ते?
आता तुम्ही जर त्यांना मेसेज टाकला... मग त्यांनी बघणार आधी काय प्रॉब्लेम हाये... मग त्यांना येतो की तिकडं... ह्या ऍपचे ओनर असतात कि ते.
अच्छा अच्छा... मग ते लोकं सगळे प्रॉब्लेम सॉल्व करतात का?
हा.
अच्छा
आता म्हणजे आपल्या बघा की... कशात काय प्रॉब्लेम झाला तर आपण सॉल्व करतोयच की हे नाही तर हे करून बघतोय... तसं ते पण करतच असतील की.
हू हू हू... अच्छा. बरं.
चालतय... मग करा आणखीन... दुसऱ्यांना तेन फोन... झालेत आपले दहा मिनिट.
हो हो... चालेल चालेल... हा.